हां ताई येतोय आवाज.
हॅलो.
हां. येतोय आवाज. येतो आवाज, हा येतोय का आवाज. हा, काय चाललंय?
काय नाही. तुझं काय चाललं.
काय नाही, बसले होते निवांत.
हम्म, मी म्हटलं झोपली का काय?
नाही नाही, गहू साफ सफाई चालू ये गहूची.
हं.
गहू निवडण्याचे काम चालू ये.
हं.
तुम्ही किती वाजता आले.
मनू वाली आज बाराला सुटली. चे एकला सुटते. आजमेंटर क्लॉस होता ना, म्हणून ती लवकर सुटली. साडेबारा पर्यंत आले घरी, हम्म.
पाऊस काय म्हणतोय. ओवीपण एकला सुटली आज शनिवार होता, ओवी दीड वाजता आली. एकला सुटली दीडला आले, आज तिचा शनिवार होता ना नाहीतर साडेतीन ला सुट्टते.
पाऊस तर नाही बाय आमच्याकडे.
कडक ऊन ये, पाऊस म्हणजे आठ आठ दिवसापासन.
हम्. आमच्याकडे तेवढं, दोन दिवस आला पूर वगैरे आला. तिकडं पाणीच पाणी झालं सगळीकडे सगळीकडे पाणीच
काल काका आणि आईला फोन केला.
हम्म.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
तुम्हाला यायचंय का?
का हम्म नाही नाही आज प्लॅन नाहीये. आं का अजून नाही आहे पलॅन कसा काही आई काका म्हणत होते कधी येशील तू येत नाही असं तसं.
हम्म हम्म.
चांगला .
येऊ उन्हाळा मला तर दिवाळी त्या यायला आवडत नाही लय कमी सुट्टया राहतं उन्हाळचंच बरं वाटतं. .
हम्म दिवाळीत खरंच कमी सुट्टी असतात उन्हाळा वेकेशन चांगल मोठं असतं. हां. या वॅकेशन मध्ये प्लॅन करायचाय जायचा.
हा बर हम्म. तेच ना हे यावेळेस आता हा. करत हा ना.
यावेेळेस पण जायचं होतं
हम्म हम्म.
नाही आता जायचं होतं आम्हाला पण काय प्रॉब्लेम्स सारे त्याच्या म काही जाणं झालं नाही मागच्या वळेस गेलो तर खूप छान जागा आहे अक्कलकोट.
म हम्म मी पण एकदाच गेले बाय. हम्म. जाऊना मग या इकडं
हॅलो.
मी तर ह्या वेळेस ठरवलं ते उन्हाळ्यात यायचच म्हणजे याय से आता वहिणीने घर घेतलं कारण कोणी म्हटलं म सांगेल वहिनी घरी घेत हं. नाशिकला बदली झाली ना आमची आता जानेवारीपर्यंत.
यासारखं
काय असताल कुठनं
छान आहे म्हटलं बघण्यासारखंये. दर्शन वगैरे मस्त झालं होतं आमचं गेलोत ना अजिबात गर्दी नाही काही नाही.
हम्म.
मस्त झाला दर्शन रूम बुक केला
हम्म आणि तुम्ही तिकडे पण तिकडे गेले होते का? हां ते अक्कलकोट लाच हे वाटतं ना ते केंद्रात येत होते बनवलेलं आहे बघ स्वामींचं वे आ वेगळं.
नाही त्या साइडला
नाही सॉरी ते गा नाही नाही नाही नाही नाही ते सॉरी गाणगापूरला येते वाटतं, गाणगा कुठला तिकडून अंगोळ करून आले हा तिकडून आंघोड करून आलो. का नदीवर आंघोळ करून आलं का बर का तुम्ही गाणगापूरला नदीवर अंघोळ करायला गेले होते का?
हो गेलो होतो ना.
हा तिकडून येताना बघ स्वामी समर्थांचा एक केंद्र पण लागतंय. गाणगापूरला ते पण इतकं छान बनवलेलं आहे ना खूप प्रशस्त बनवले. हम्म. नदीवरून येतानी लागत ते, मग नंतर ते मंदिर तर इकडेच राहतं गावामध्ये.
हम्म हम्म. ऍक्च्युली काय झालं, आम्हाला ना संध्याकाळ झाली. गाणगापूर जायला अंधार पडलं होतं. मग तिथे हातपाय वगैरे धुतले आणि तिथे मंदिरे तिथे महाराजांचं मंदिर बघ.
हा ते वाचन करतात तिथं गुरुचरित्राच पाराण घेतात तिथे.
ती मिळाली साडेसातची, तिथे आरतीला गेलो आम्ही. छान आहे पण तिथं. नंतर मग तिथून मग अक्कलकोटला आलो होतो, तिथं मुक्काम केला. रात्री सकाळी सकाळी दर्शनाला गेलो होतो मग. अजिबात गर्दी नाही, काही नाही.
हम्म. तुम्ही काय काय त्या रुटमध्ये.
अं?
काय काय केलं होत त्या सोबत अक्कलकोट, गाणगापूर आणखीन
अक्कलकोटला जायच्या आधी का?
म्हणजे पूर्ण रूट कसा होता बाबा तुमचा असं, दादाला घेऊन गेलते ना तुम्ही त्यावेळसच का?
हो सुरत सुरत वरून आम्ही देवळाही गेलो सॉरी नाही. खेड्यावरून देवळाली गेलो. देवळालीवरून मग गाडी केली, तिथून मग गेलोतो आम्ही.
हा त्याला आता तीन वर्ष झाले मम्मी.
म्हणून मग दादाच
मी मम्मीकडे होते त्यावेळेस. हम्म हम्म. तुम्ही माझ्या मते येडेश्वरीला पण गेले होते वाटतं आणि अक्कलकोट, तुळजापूर, गाणगा
अ तुळजाभवानी
हम्म तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट.
हा येडेश्वरला गेलो, तुळजाभवानीला गेलो.
पंढरपूर पण झालतं ना?
हम्म हो पंढरपूर.
येडेश्वरी, तुळजाभवानी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर
हम्म.
होय पाच सहा ठिकाणी गेलो होतो आम्ही. बाकी काय चाललं?
बाकी सगळं मजेत आहे.
हम्म हम्म.
आज काय मग सावी झोपली म्हटलं चला आमचा कुठेच नाही बाई आता हे जातील आषाढीला. जातील या याला
पंढरपूर ला का?
हम्म पंढरपूरला गाडीने जातात दर्श पप्पा आणि ते गर्दी राहते आपणं काही काय पोरं घेऊन जायचे हौस करू नये. आणि आता आम्ही लग्नाला गेलो होतो तेव्हा पाटणादेवीला गेलो होतो. तुम्ही गेलेय का? हम्म चाळीस गावजवळ. म्हणजे कन्नडचा घाट उतरला का चाळीस गा.
हम्म.
असं का?
कायज. पण उतरला का तिथे डोंगर दऱ्यात आहे. तिथे पावसाळ्यात छान वाटतं. आम्ही गेलो ना पाऊस नसता पाऊस पडला, तर मग असं धबधबा वगैरे आणि ते पाणी हिरवळ आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता. पाऊ नव्ह नाही ना तेव्हा पाऊसात. आत्ता गेलो ना आम्ही एकोणाईस वीस तारखेच्या पाचोर्‍याच्या लग्नाला आलो तेव्हा.
हम्म हम्म.
हम्म तेव्हा पोचलवतो. पण आता पडला. काय ओ? हा. हा खाली असा छोटा झरा आहे, त्याच्यावरुन पूल आहे आणि पूलवर देविंद्र पुलावरून जायचं बघा. हम्म. हा हा दर्शन विसरून आलतं, काही गर्दी नव्हती तिथं.
विनोद.
हम्म. बाकी काय मग अजून?
बाकी काय नाही, तुझे दाजी आले.
हम्म.
होय जायचंय इथं, अ श्याम मंदिर जायचंय.
खान्यांदरी का?
हा श्याम मंदिरला जायचंय वेसूला.
हम्म हम्म.
वैशालीने म्हणलं होत ना की घर, आमचं होईल तवं. पूजा वगैरे व्यवस्थीत सगळं पार पडलं, तर आम्हीे येऊ दर्शनाला असं.
कोणी बोललं होतं?
वैशाली वैशाली.
हा हा मग कोणा कोणाला जायचं सगळ्यांनी?
कि माझं जर स्वतःचं घर व्यवस्थित झालं, व्यवस्थित झालं आम्ही जाऊ दर्शन झालं मग ते आता तिकडन येत आहे, आम्ही इकडून जाऊ.
हम्म हम्म. किती लांब आहे ते?
इथून काय नाही, तरी या इथून पंधरा मिनिटं गाडीवर.
असं होय हा, तिथल्या तिथंच आहे असं.
तुमच्याकडून लांब पडत. त्यांना यायला पंधरा वीस मिनिटं लागतील, मग इथून आम्ही जाणार असं.
असं. मला वाटलं की कुठं दुसरीकडे लांब जायचं आहे.
आ?
हम्म बर आहे. घराच चांगलं होऊन गेलं.
हॅलो. हॅलो.
काय नाही बाकी बाकी आ?
हो बाकी सगळं व्यवस्थित आहे. आता तयारी करायची रेडीच होतोय आता आम्ही.
हो. हा हो थोडं एक मिनट चालू राहू दे. बाकी काय नाही आता हे कामचं येईल त्याला चार पाच दिवसांनी असा कॉल करायचा एकमेकांना.
हम् हम्.
आणि बोलायचं बोलायचं.
चार पाच काॅल ते आले की ऐकतात. आणि मग त्याच्यास आपलं पेमेंट ठरवतात. लगेच पेमेंट नाही होवू देत.
हा हा बराबर.
हं.. आधी म्हणजे, कॉल क्लिअर क्लरिटी वगैरे अ..
हं.
कॉल क्लअरिटी वगैरे वेवस्थि
हम्म हम्.
हम्म चालतंय बाकी घे, काळजी मग. मंदिरात ओके बाय. हो चालेल हं, बाय ठेवते.